हा बोलला. अगं मग ती आली होती ती बोलली मी ओका वॅक्स वगैरे करायला
हा हा.
मग म्हटलं ये मधला ग ती म्हणायचं आपण जाऊ काहीतरी खय मामी नांदव दिलेन ती गे.
हा ह.
म ते त्या म्हट होतीिऊधी म्हटलं एवढं काय हा ति म्हटलं होतक दो राहत एवढं काय त माझ मीिच्याकडे जायच प्रत्येक काय मला मेकअप जाला तेव्हा माझं काहीच होतं क्लास वगैरे तेव्हा मला सगळं तसंच करून द्यायची कधी माझ्याकडन पैसे पण घेतले नाही का. आम्ही खायला वगैरे जायचो तर मग तच वै ते बार आहे.
मग तू कावर घेतली
मी तर नाही नच होते आईला तरच ना त म्हण नाही आव इतके दिवस ठीक होता मीझं लग्न नव्हतं झालेलं आता माझं लग्न झालं घे. तरी मग त दिले तिच्या मनाने नाही का? दिले तिने तेवष जके चालवा. ते काय ऐक ना गेलो बाहेर खायला. नांदूून के गेलो मी हे खाल्लो चायनीज वगैरे मंचुरियन मस्त नूडल्स गरम गरम तिथून आलो आणि इकडे गेला अगो टोल नाकायला बर का? आवाज येतोय का तुला माझा हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. तिथू रेंज म जाय ना हॅलो